हॅलो! हॅलो! आवाज येतोय ताई? हॅलो! हो आवाज येतोय? हॅलो! हॅलो! दुसरं, हा बोल
बस
हो आमच्याकडे पाऊस पडतोय आमचं पावसात भिजन चालू ये. त्याच्यास भ, हो आवाज येतोय? हो हो येतोय येतोय आमच्याकडे जस्ट आता खूप छान पाऊस झाला पावसात भुजूनच आलो. पाच दहा मिनिट झाले, म्हंटल चला आता मग गप्पा मारूयात. हो का सकाळपासून चालू होता का पाऊस?
इतका पाऊसच पडत होता नाही नाही आता दुपारी एक दिड तास झालं फक्त.
ओके ओके ओके ओके
बाकी काय म्हणताय?
बाकी काय म्हणतात अजून? काही नाही म्हटलं चला आज आप पण तांबे, पितळाचे जे भांडे आहेत ना जुने, त्या भांड्यांविषयी गप्पा मारु यात वाट तुम्हाला? आजकालचे जे आहेत
हो आजकाल ते बघायला पण मिळत नाही आता फक्त स्टील स्टील पण कमी आहे, आता तर प्लॅस्टिक आणि काचेची एवढंच दिसतात. तांबे, पितळ तर आता ते हद्दपार झालेले आहेत.
हा हा हा. मग ते वापरण म्हणजे ते पहिले लोक वापरायचे त्याच्यात म्हणजे भरपूर औषधी गुणधर्म तर असायचेच ना.
ते होतच ना पण तो विचार करत नाही ना आ ता कोणी आता सगळ्यांना फास्ट हवय. कारण की तांबे, पितळ जर म्हटले त्यांना साफ करणं म्हणजे खूपच मो ठ काम हे तर मग त्याच्यापेक्षा सगळ्यांना असं वाटतं की जेवढं होई तेवढ आपण इझी काय ते काम करावे.
नाही पण आता काही काही ठिकाणी पुन्हा घेतायत ना म्हणजे तेच भांड पुन्हा घेतायत. पण जेव्हा ते म्हणजे खूप आमच्या लहानपणी ते भेटायचे शंभर दोनशे रुपये किलो, म्हणजे असे मोठमोठे अ भेटायचे. पण आत्ताच ते आता अधिक जास् मास गेलेला आहे. त्याच्या सर्वांनी आपल्या, म्हणजे आहेत मुली वगैरे त्यांना सगळे ते तांब्याचे भांडी अ छोट्या छोट्याशा प्लेट आहेत ते हे केलेले हेत. एरवी म्हणजे आता मी त्यादिवशी बघितली ना छोटी छोट्या ज्या डिश आहेत, त्यांचे भावसुद्धा बरेच वाढलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं? तर हे म्हणजे आत्ता तांब्याचे भाव तांबेच त्याच्या भांडण्याचें भाव वाढतीलच का की कमी होतील ते? की ते पण सोन्या चांदी सारखे आता महाग होणार आहे.
त्या
हॅलो.
ते आहे चांगले आहेत येतो ना.
हो हो हो येतोय येतोय येतोय.
चांग त्यांचा भाव चार पट वाढेल. दिवसेंदिवस वाढण आजकाल जे पण काही आहेत. ब्रास मटेरियल आहे हे सगळे मटेरियल त्यांना भाव येतच चाललेला आहे.
ऑब्व्हियसली.
आणि ते आहेत पण ते उपयोगी पण . अ.. आपण जर विचार हेल्दी तर त्याच्यामध्ये जर आपण स्वयंपाक बनवलं तर ते हेल्दी होते.
आणि बाहेर माझ्या मत बाहेर जेवढ आपण खर्च करतो दुसऱ्या गोष्टींवर त्याच्यापेक्षा आपण जर जास्त, जेवढा होईल तेवढा आपण अं ह्या कामा करता म्हणजे आपल्या हेल्थ करता विचार करून जाते प भांडे वापरले, तर आपल्याला
हम्म हम्म हम्म. ओके. म्हणजे आता काल, परवाच मी एक म्हणजे माहिती ब घातली. अल्कलाइन वॉटर म्हणतात ना, हे आपण तांब्याच्या भांड्यात ठेवून पिलेलं. म्हणजे आता त्याच्या ज्योतिषशास्त्रच निगडित मी एक वाचलं की, आपण जर म्हणजे असं रात्री तांब्याच्या ग्लासात किंवा तांब्याच्या एखाद्या भांड्यात थोडस पाणी भरून ठेवलं ना, एखादा ग्लास आणि सकाळी उठल्या उठल्या त्याचे दोन चार घोट कोणाशी न बोलता पिले, तर आपला जो सूर्यस्त तर तो प्रबळ होतोे. आता मी थोडाफार अभ्यास केलेला आहे ज्योतिषशास्त्राचा. त्यावर म्हटलं चला बघूयात हे पण ट्राय करून बघूयात. याचा संबंध
पण सगळ्यां करताच, सेवन योग्य असं नाही कारण की ते प्रत्येकाची प्रकृती वेगळी, प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार त्या भांड्यातलं पाणी पिलेलं जास्त योग्य. नाहीतर सरळ सगळे पाणी एखादा म्हणतो मला हा त्रास झाला, मला तो त्रास झाला पण त्याच्या मागच कारण
हो. मग याचा ज्योतषशास्त्राशी संबंध कसा काय जोडला असेल? हा विचार मला आला तुम्हाला काय वाटतं? हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
ऐकू येईना.
हा आवाज कट, आवाज नाही येत ताई. हो येतोय येतोय आत्ता येतोय. हो हो येतोय. मग हा संबंध कसा काय जोडला गेला असेल? तुम्हाला काय वाटतं याविषयी?
तेच सांगता येत नाही.
ओके, ओके.
एसिडिटी
ओके, ताई बोला.
एक मिनिट हं. बाकी तुम्ही सांगा.
काय नाही मग चला माझ्या कॉलच्या मागे ना डिस्टर्बन्स आहे. कारण की मी ज्या एरियात राहते ना तिथे रोडवरच घर आहे. तर आजूबाजूला आजकाल घराचे काम खूप
त्याच्यामुळे कॉलमध्ये डिस्टर्बन्स आहेच आणि आणि नेटवर्कच हवामानामुळे, ते नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम येणारच आहे. चालेल बोलयात आपण, जेवढा कॉल चालेल आपला तेवढं बोलूयात आपण
हो, हो, हो.
मग अजून काय म्हणता बाकी?
काही नाही पाहा
तुमच्या फोनचा आवाज कमी आहे का फार?
फोनचा आवाज कमी आहे का तुमचा?
नाही फोनचा आवाज व्यवस्थित आहे, एखाद्या वेळेस थोडा नेटवर्क इश्यूज असेल त्याच्यान
ओके-ओके-ओके-ओके.
कारण की कसं आहं आज पावसामुळे ना थोडासा असणार आहे पण.
मग तुमच्याकडे किती कलेक्शन मध्ये आहेत, ताबं, पितळाचे भांडी? तुमच्या मम्मीकडे म्हणा किंवा अशे तुमच्या घरी?
आमच्याकडे सध्या तरी अ हॅलो.
हा बोला ना, बोला ऐकतेय.
पण सध्या तरी जास्त धातूचं नाहीये. हॅलो. मधूनच आवाज कट होतोय
हॅलो.
हॅलो.
हा आवाज काय मध्येच कट होतोय.
हो, हो, मी तुम्हाला हे विचारल की हे म्हटलं तुमच्याकडे आहेत का कलेक्शन मध्ये असे काही भांडे? ते तुमच्या आजीच्या हातचे असतील, किंवा मम्मीच्या हातचे असतील.
माझ्या नाणींच्या हातचा पैसा आहे जो
ओके-ओके हो, हो, हो, हो तसं माझ्याकडे ना माझ्या आजी आजिने घेतलेले असे आहेत म्हणजे, ते म्हणतात ना आजकाल ते घाटाचे पातेले वगैरे म्हणतात बघा तसे माझ्या आजीनी म्हणजे, पूर्वी काम करायला जायची ना शेतात तिने असे मोठेंमोठे पातीले करून ठेवलेले आहेत, म्हणजे पितळी पातीले आहेत ते आज पण ती इतकी दनंकट आहेत, जे आम्ही जेव्हा-जेव्हा त्यावेळी आजी सांगायची की ते, फार स्वस्त होते म्हणजे दहा किंवा बारा रुप पहिल्या ते एवढे घेतलेले आहे, आणि आज ॲक्च्युली त्यांचं वजन, जवळ, हॅलऽ
दहा रुपये. आता, आपले ते दहा रुपये आत्ता स्वस्त वाटतय, पण तेव्हाचे त्याचे हो ना.
हो. ती सांगायची ना म्हणजे, आली की मी शेताहून काम करून यायची, तेव्हा मला. काय दोन किंवा तीन रुपये पगार होता, म मी त्याच्यातून रोज पन्नास पैसे असे पैसे बाजूला टाकायची, म्हणजे म ते खूप दिवस लागायचे, वर्ष वर्ष दोन दोन वर् अस साच चाय लागायला, किंवा मंग तो यायचा अ भांडेवाला म त्याला आज सहा महिन्याने घेऊन जा रे बाबा, एवढे दोन रुपये देते तुला, असे तीन रुपये देते असे करत करत तिनी म्हणजे जे पातिले आहेत, असं बरचस जमा केले, म्हणजे पितळाचंच जमा केलेलं होतं. म्हणजे पण, आज ते मेंटन केलेलं आहे आम्ही, असं आहे. म मोस्टली पूर्वीच्या काळातले जे भांडे आहेत, आज म्हणजे आजकालचे स भांडे ते वजनदार पण नसतात, न पूर्वीच्या काळाचे भांडे फार वजनदार असतात. तुम्ही ताट म्हणा किंवा काही म्हणा, हॅलो हॅलो, हॅलो, हॅलो हॅलो, नेटवर्कचा काही प्रॉब्लेम हाय का ताई तुमच्याकडे? हॅलो,
हॅलो,